हॅलो
हा आवाज येतोय
हा हा येतोय
हां बोला.
हा काय म्हणताय कसं काय चाललंय?
काही नाही बघा फोन लागत नव्हता का तुम्हाला?
हा नाही झाला माझा कॉल त्यावेळेस तूम्ही रिसीव्हच नाही केला खूप वेळ रिंग झाली मग
हो का कारण की ते लहान लहान मुलगी आहे हो तर तिचा अभ्यास घेताना माझं जे ऍप चालू अस लक्षातचे नाही माझ्या
हा आधीच मी ऍप चालू न केल्यामुळे ना माझा कॉल बेकार ग केला तो आताचा
होय काय
हा
हा हा.
आपण अ आता जे आता सण येतोय आता जो पहिला सण येतोय तो येतोय गणेशोत्सव ना. हा मग.
तुम्ही कसं घरी गणपती वगैरे असतात का?
नाही आमच्या घरी गण पती म्हणजे कसं आमचे सासरी असतात आणि आम्ही आता इथे वेगळं राह तो त्याच्यामुळे आम्ही अजून तरी गणपती आणलेले नाहीयेत. हा पण आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर मला असं वाटतं की पूर्ण भार ता मध्ये सगळ्यात जर पहिल्यांदा सुरुवात केली असेल गणेशोत्सवाची तर ते आपल्या महाराष्ट्रामध्येच केलेली आहे.
हो ते तर आहेच.
हा आणि तुमची कशी असते तयारी मग?
आमचं कस आमच्या घरी गणपती असत, साधू तर म्हणजे गण गौरी गणपती वगैरे सगळें असतात.
अच्छा
म्हणजे खूप धमाला असते इथे म्हणजे आमची फुल फॅमिली आहे त्याच्यामुळे आणि आम्ही जे ते राहतो त्या ठिकाणी गणपती खूप मोठ्याने साजरा केला जातो.
अच्छा
म्हणजे असं गौरी गणपती वगैरे असतात तेव्हा गौरीमध्ये गौरीला वगैरे सजवणं.
हा हा.
ते सगळ्या गोष्टी मग संध्याकाळचं कसं वौसा असतो त्या वौसामध्ये म्हणजे सगजण असं छान म्हणजे जेवण वगैरे तयारी करून झाले की संध्याकाळी खेळतात वगैरे.
अच्छा
जसं जसं म्हणजे अ असं सगळ्या महिलांना कसं त्याच एक दिवस असतो की ते सगळे एकत्र येऊन सगळ्या गोष्टी करत असतात. गौरीचे खेळ वगैरे खेळले जातात.
हा तेच ना आता आम्ही अं माझ्या सासरी आम्ही गणपती आणतो ना तर आम्ही काय करतो अ जेव्हा पंधरा दिवस किंवा एक महिना अदोगर गण गणपती मूर्ती आलेल्या असतात ना मग आम्ही त्याच वेळेस गणपती ठरवतो. तो कारण नंतर कसं होतय की आपल्याला आपल्या पसंतीनुसार भेटतच नाही. त्याच्यामुळे आम्ही अदोगरच गणपती बघून त्याला हे केलेलं असतय की बाबा चला आपण हीच मूर्ती घ्यायची मग गेल्या वेळेस आमच्या घरामध्ये कस स्वामी समर्थांच्या रूपातली मू र्ती आणलेली होती आणि दरवर्षी कस अ छोटा आणायचं नसतं म्हणतात ना गणपती म्हणजे कसं नई एक फुटायची आणली तर पुढच्या वर्षी तुम्ही थोडी मोठी आणायच वाढ पायी जे हा वाढपायी वाढवावी लागते म त्यापद्धतीने आम्ही ती मूर्त ते अगोगरच पसंत करून ठेवतो आणि अ नंतर मग गणपतीच्या दिवशी, आमचा पाच दिवसाचा गणपती असतो म ते गणपती आम्हीये आणायला सगळेच जातो त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे कस सगळे मुलं पण खूप खुश असतात आणि सकाळी सगळं आवरून लवकर सगळी नवीन कप डे वगैरे घालून गणपतीला कस सगळीकडे खूप गर्दी पण असते. ते आणि सगळी लोक म्हणजे मला असं वाटतं पूर्ण रस्ता फुलून गेलेला असतोय. लोकांनी गणपती आणण्यासाठी मग आम्ही पण गण पती घेऊन येतो घरी रस्त्यात फटाके वगैरे वाजवले जातात. आणि घरी गणपती आणतात मग आमच्या घरामध्ये हा वाजत गाजवत आणलं जाते फटाके वटाके पोडायचे गणपती तिशी मूर्ती आणून ठेवायची, तेच्या जादोगरच आम्ही कस त सगळं सजावट वगैरे करून घेतो घरामध्ये त प्रत्येक वेळेस कसं
पतीच्या मूर्त्या अशा म्हणजे मोठ्या मोठ्या असतात.
हो असतात की आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये सुद्धा, असे मोठे मोठे गणपती येतात ना. म आमच्या इथलं जे मंडळ आहे त्या मंडळाबरोबर पण मग आम्ही कधी जातो अ म्हणजे अ ज्या महिला असतात त्या जास्त करून अ लांब अस जात नाही आम्ही अ जी मुलं वगैरे असतात ती सगळे गाडीमध्ये बसून जातात आम्ही थोडसं आमच्या हच्या इथपर्यंत येतो अ सोबत म्हणून नंतर म जेव्हा गणपती येतो ना आमच्या ह्याच्यामध्ये गल्लीमध्ये त्यावेळेस मग तिथून आणि पुढे वाजत गाजत येताना परत सगळ्या महि ला मंडळ सगळं मिळून येतय आणि मग सगळे एकत्र येऊन आम्ही मग ते गणपतीला आणलं जात मग ते या गणपतीला आणल्यानंतर त्याची आरती वगैरे होते
हं हं म्हणजे तुमच्या म्हणजे अ म्हणजे सात दिवसात वगैरे एकवीस दिुसाचा
हा घरामध्ये पाच दिवसाचा असतो, आणि आमच्या मंडळाचा जो असतो ना तिथं खर त खूप मजा असते कारण, आमच्या मंडळाच्या ह्याच्यामध्ये कसं आज गणपती आला ना की दुसऱ्या दिवसापासून आमच्या इथ ते वेगवेगळे कार्यक्रम घेतात लहान मुलांचे अ जस कि ती संगीत खुर्ची वगैरे घेतात लहान मुलांसाठी परत त हे पण घेतलं घेतात की वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवायचे अ किंवा बनवून आणायची घरी आणि त्याचा असे छोटे छोटे अ दुकानं मांडली जातात आणि त्याच्यामध्ये कुणाच चांगला खात पदार्थ असेल ना मग त्याचा नंबर निघतो अ परत त अ नृत्य स्पर्धा पण असतात त्या लहान मुलांच्या अ पर त महिलांच्या पण असतात, नंतर मग गौरीच्या वेळेस ते गौरीचे खेळ गाणी वग गैरे म्हणायचं हे सगळं होतं तिथं मग अ आटव्या दिवशी आम्ही काय करतो त्य ज्या मुलांचे नंबर आलेले असतात ना त्यांना मग वही परत पेन पेन्सिल किंवा अ कंपास हा हा त्यांना भेटवस्तू दिली जाते नंबर आल्याबद्दल.
हा हा हा हा म्हणजे तुम्ही आ ता तुमी अ म्हणजे आता तुम्ही म्हणजे कोल्हापूरचेच मीन ना
हा हो हो इकडची.
हूं हा हा! म्हणज तुमचं वगैरे असं म्हणजे फुल फॅमिली आहे की कसं काय?
नाही आता आम्ही कसे अ आमची छोटी अ छोट कुटुंब आहे. आणि हा म्हण ते सासरीमध्ये कसं आमचे माझे दोन्ही दिर एकत्र राहतात. आमचं छोटं कुटुंब असल्यामुळ, आणि आमच्या म्हणजे आमच्या व्यवसायासाठी म्हणा किंवा आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही कस शहरामध्ये म्हणजे इकडच्या साईडला येऊन राहिलो आमचं थोडस कोल्हापूरच्या शेजारी. अ छोटस गाव आहे तिथं आहे आमचं माझं सासर
हा हा हा हा.
हा मग ते कसं सण वारं असेल तर मग. त्यावेळेस जायला भेटतय आणि मग मुलांच्या शाळेमधून पण सुट्टी असली वगैर तरी मग. आपण जाऊन ते बघू शकतो करू शकतो. म जास्त करून आमचे सनवार कसे इथच साजरे होतात.
हं का आमच्या इथे पण तसच आहे म्हणजे मंडळाचा हे आणि घरात पण असतो गणपती. मंडळाच कस अनंत चतुर्थीला विसर्जन होतो आमच्या इथे कस आ अकराव्या दिवशी आणि म कस विसर्जन वगैरे असं मोठ्याने केले जातात तिथे पण मंडळामध्ये लहान मुलाना चित्रकला स्पर्धा असतात बायकांना म्हणजे जे महिला मंडळ आहे त्या लोक संगीत खुर्चीचा कार्यक्रम परत एक टिपऱ्यांचा. ख जास्त जे बायक हा. दकनात एक उत्साह असतो टिपऱ्या खेळायच्या लहान मुलींना असतो कॉलेजच्या वगैरे
हा ते सगळीकडेच असतो मला वाटतंय आणि सगळीकडे. टिपऱ्या खेळल्या जातात. हॅलो हॅलो. हॅलो
हा आवाज येतो का.
हा आता आला आला मग तुम्ही पण टिपऱ्या वगैरे खेळता संगीत खुर्चीमध्ये भाग घेता.
हो घेतो ना मी सगळी म्हणजे मी आहेत माझ्या जाऊबाई आहेत. सासूबाई आहेत आम्ही सगळेजण.
असं म्हणजे भाग वगैरे प्रत्येक कार्यक्रमात असो हो आम्ही दहा जण आहेत. म्हणजे सासू ससर जा त्यांची फॅमिली सगळी सगळी एकत. असतो आम्ही मोठ कुटुंब असल्याने. आमच्या सगळ्या गोष्टी सगळ्या एकत्र असतात.
अच्छा! मग तुमच्या ह्याच्यामध्ये ते असतं ना एक पारंपरिक वेशभूषा.
हो हो वेशभूषा म्हणजे इथे अजून असं काही आमच्यात केलेलं नाहीये
अच्छा कारण मी जेव्हा अ मुंबईला गेलेली आहे ना. त्यावेळेस मुंबईला तिथं गण. गणपतीमध्येध्ये असं पारंपरिक वेशभूषाचा पण दिवस असतो तिथं. गणपतीमध्येध्येच मी बघितलेला.
हो का ते कारण की मुंबईच्या ठिकाणी कसं कोजागिरीला वगैरे करतात तिकडे. जस नऊ दिवस. कोणठ्या किती पौर्णिमा वगैरे असतात तिथे वेशभूषा वगैरे केलेली जातात.
अच्छा आम्ही गेलो ना तिथे तर तिथे त्यांच्या तिथे पण वेश. पूषा केलेली होती अ महिलांनी. हा नऊवारी साडी वगैरे नेसून परत तर नत वगैरे घालून त्यांचा काहीतरी कार्यक्रमच होता ते सूप वगैरे नाचवायच म्हणजे खेळ काय म्हणतात क ते सूपच
तस हा वौ वौस असलं की ते लोक हा मंगळागौरीचा खेळ जो अस. तोते केले जातात.
ते मी बघायला गेलेले आहे त्यावेळेस तिथं हा तिथं ते बघितलेले मी.
आहे जे महिला मंडळ आहे ते मंगळागौरचे ग्रुप वगैरे असं. खेळ खेळतात परत लहान मुलांना कसं एक. हे दिलेलं असतं की तुम्ही असं असं करा किंवा काही म्हणजे. लहान मुलांना अ श्लोक. म्हणायला लावतात गणपतीचे किती नाव आहेत ते बोलायला लावतात.
अच्छा म्हणजे प्रश्न विचारले जातात.
विचारले जातात लहान लहान मुलांना गणपतीविषयी.
अच्छा अच्छा म्हणजे त्यांना किती माहिती आहे ते जाणून घेतलं जातं.
त्या गोष्टीच गणपतीबद्दल. आजकाल लहान मुलांना सगळ्या गोष्टी म समजायला पाहिजे ते एक आमच्याकडे स्पर्धा घेतली जातात.
छान आहे ना म्हणजे त्याच्यातून मुलांना कसं अ त्याचं ज्ञान पण भेटत. कारण गणपती हा.
आरती किती आहेत गणपतीचे स्तोत्र वगैरे सगळ्या गोष्टी. लहान मुलांना कसं समजली जातात त्याच्यासाठी तो भाग घेतलेला जातो.
हा छान म हा उपक्रम छान आहे म्हणजे म्हणजे मुलांना काहीतरी नवीन शिकायला भेट.
हो भरपूर म्हणजे असं भरपू भरपूर काही काही गणपतीविषयी त्या गोष्टी समजल्या जातात. आणि आम्ही जिथे राहतो तिथे गणपती अजुन खूप मोठ्याने केला जातो.
अच्छा! आणि हा उत्सव खर तर मला वाटतं दिवाळीच्या पेक्षाही खूप मोठ्ठ
दिवाळीपेक्षा हो दिवाळी सुद्धा असते अ. सण साजरा केला जातो.
हा.
आणि दिव हा हा चालेल चालेल ठीक आहे.